बोला आला काय आवाज
बोला की
मोमोज
ह तुमचा म भाऊ काय करतोय.
भाऊ माझा इंजिनियर आहे.
व्हय कुठं
पुण्यात असतोय.
पुण्यात असतय आणि लग्न झालेय का भावाचं
लग्न झालय की
होय कधी झालंय
हं झाले पाच सहा वर्ष झाले पाच वर्ष झाले.
ह हा
हूं तो कसा आय टी इंजिनियर आहे त्याला घरात बसून पण काम मिळू शकतय.
हा
पण आमच्या वहिनींच तसं नाहीये त्यांना ऑफिसला जायला लागतं त्यामुळे दोघं पण पुण्यातच असतात.
हा हा वहिणी काय काम करत्यात
त्या पण ऑफिसमध्येच हे एम बी ए झालंय त्यांचं हूं एच आर आहेत त्या
एचं चार आहेत व्हय
हम्म आधी दोघं पण एकाच ऑफिसमध्ये होत्या.
हा
हम्म पण आता नंतर वहिणींचं वेगळं झालं दादाचं वेगळ झालं.
ह हा हां आय टी मध्ये मग पेमेंट ज्याचं असणार की तुमच्या भावाला
होय असणार की आहे आहे हम्म.
मग ते आय टी मध्यी एक मेंबर आहे त्याला जॉब आहे काय विचारा आमच्या पाहुना आहे. ए एन टी सी पणी झालेला म त्याला जॉब पाहिजेला
ह हं हं ते कसं आयटी मध्ये असलं तर तो ब त्याला माहित असते तरी पण विचारून बघतो.
हा
एन टी सीच त्याच्याकड नाही ना
एन टी सी ला स्कोप नाय आहे का जास्त
आहे की पण इथ मुंबई पुण्या ठिकाणीच आहे.
ए न टी सी आणि
आ
कार त्याला ड डिग्री कम्लीट लाते का डिप्लोमा वर्स चालते
डिग्री लागते डिग्री कम्प्िट व्हायला लागत डि्लोमालाये
हो काय म्हनला
डिग्री लागते कम्प्लीट व्हायला डिप्लोमा व नाही हा
हा ह आणि तसं मग डिप्लोमा वगैरे पाहिजे असलं तर
मग ते काय पेमेंट तेवढं जास्त भेटत नाही
हा हा आणि टक्स्टाईल ला डिप्लोमा व लागत ग
खपवजे. टेक्स्टाईल व डिप्लोमा चालते की चांगलंय
आमच्या इथे टेक्स्टाईलमध्येध्ये डिप्लोमा केलेली मेंबर येतो
माहित काय मग ते चालते की भेटते त्यांना
म आताडिप्लोमा करायचं काय दहावीला किती टक्के लागतात डिप डिप्लोमा करायचा अस
ऐंशी ऐंशीच्या वर नव्वदच्या वर आ होणार हा काय म्हटलं
जरा आवाज जास्त आला तिथल्या लोकांचा
हा बोला बोला कि
हा ते ना डिप्लोमा करायं असल तर दहावी ऐंशीच्याव टक्केहिजे
होय होय
आणि त्याच्या आत असलं तर मिळेल ना ऍडमिशन
हा मिळत नाही कोण चाल
हम
तुम्ही करणार आहे तुमच मग शाळा संपून किती वर्ष झाली ना
ते जगसं म्हध
हो पण आता तुम्हाला जमतेय काय तसं सगळं इंग्लिशमधून ते नसते
शिक्षण कधी पण केलेलं काय व्हाय जाय नाही कधी पण करायेतं
होय विद्यार्थी हा कायम विद्यार्थी असतोय ते माहित आहे मला
हम्
पण अ आता तुम्हाला जमेल काय डिप्लोमाचा सिलेबस खूप खूप हंगा असते खूप खूप टप असते
थोडे दिवस जम थोडे दिवस जमणार नाही जमणार
मग तुम्हाला क्लास वगैरे लहाई लावा लागणार हा चालत कि करा कि डिप्लोमा तशी फी पण असणार आहे
क कती
पन्नास हजार असणारे पन्नास डिप्लोमाची डिग्रीची असणार हा डिग्रीचे एक सव्वा एक लाख असणार हम् हम्म तुम्ही ओपन मध्येच असणार ना
होय तुमचा मुलगा पण हुशार आहे ना
आं
तुमचा मुलगा
तो हुशार आहे असं आहे आता लहानपणी सगळीच मुलं हुशार असतात सोडा एक आता पाच ते आठवी नंतर कळते कोण हुशार कोण कसा आहे ते हम्म तस मी त्याला
माझं तर आयटी मध्येच आहे आपलं काय आता ते पोरांची इच्छा आपण काय बोलू शकत नाय आई वडील.
तस पण एक अंदाज की त्याला हे करायचाय आहे ते करायचाय हे
मला तर इंजिनिअरिंगच करायचंय त्याचे पप्पा म्हणतात डॉक्टर
मं डॉक्टर केलेला चांगलं आहे की,
हो म तशी फी पण असते मुलांचं तसं डॉक्टर कि जरासं जास्तच अवघड वाटतय मला
ठीक आहे कुठनं पण इकड तिकड करतो मं नंतर मग पैसे निघतात.
हम पण तू सुरुवातीला घाली तानातन पाहिजेत ना.
अशा नावावर लोन मिळतेे ना त्यांच्या पन्नास टक्के आपण करायच पन्नास टक्के लोन केलं की ते होतय.
मुलं हुशार पाहिजेत मेन म्हणजे
ते त्या टायमाला बघूनच निर्णय घ्यायचा.
हा
त्यावेळ कळते की काय पास आउट होऊ शकते का नाही. त्याच्यावर निर्णय घ्यायचा त्या वेळी जर का हुशारचं राहिला तर त मं कराय काय प्रॉब्लेम आहेत.
हूं ते तर हायच म्हणा
बी एम एस जरी केलं तर बास होतय स्वतःची दुसऱ्याच्या हाताखाली जायला लागत नाही. ना कुठल जॉब जाण्याची भीती नाय काय नाय काय नाय.
हम्म
स्वतः जर का ते अस ओ ओपिडी सांभाळाला लागला तर ते स्वतः या पायावर स्वतः जरा दुसऱ्यावर डिपेंट नाही ना दुस- तिकड गेला की जॉब गेला. हे झालं ते झालं हीं रिस्क जास्त असत जॉब जाण्याची
हम्म पण तस जमायला पण पाहिजे ओ
जमणार की मग त्या पद्धतीचा असल्यावर बघितल्यावरच ते आपण निर्णय घ्यायचा असतो की ते काय जमणार नाय असं काय कुठलीच गोष्ट नाय. जमणार की
दहावी झाल्यानंतर समजतय ते आपल्या ते कुठल्या लेवलचा आहे काय
होय ते तर आहे तेव्हाच कळणार
निर्णय घ्यायचा कि आपला ह्याला जमतय का नाही त्यावेळी मग पण त्याला ऍडमिशन त्या पद्धतीने टाकायचा.
हो त त्या वेळेच बघूनच की
आता डिप्लोमा डिग्री जर का केला तर त्यावेळी जर का जॉब नाय भेटला तर मग काय फायदा त्याचा कारण आता
आय टी ला काय कुठं कमी नाहीये.
दहा वर्षांन आता परत काय होईल सांगता येतय का
हा त्यावेळेची परिस्थिती बघून करता येते सोडा मुलाची हुशारी आणि जगात काय काय चालू आहे
आता सध्याच्या परिस्थितीवर आमच्या कंपनीमध्ये डिग्री डिप्लोमा केलेलं माणसं कॉन्ट्रॅक्ट विसर का मला
ह
आणि सगळं करून जॉब नाही आहे
हा
पेमेंट दहा पंधरा हजार आहे
हम्
आणि आम्ही काही ना करता आम्हाला चाळीस हजार आहे
हम्
मग ते कसं फरक पडते त्यावेळेस म्हणजे काय असल शिक्षण केला आणि जॉब नाही भेटला म्हणजे अवघड होते
होय जॉबचा त्याला कमी आहे ते जा पाऊस येतो जरा खिडक्या बंद करा
यल
हॅलो पाऊस येते का तुमच्या इकडे मला किडक्या बंद ग ह आा त्या काय काय तुमचं बाहेर कोण बघा हा मग चालत या मग बोला आणि काय विषय चाललेला आपला
डग्री डिप्लोमा
एक चार वाजलेत बघा
अरे बाबा
पासल तुम्हाला कुठे जायचंय का
जाणं आहे ज पाऊस आहे
हम्
पाऊस असल्यामुळे मी जरा वेळान जाणार
हा
पाऊस गेल्याश वेट जा
हा कुणीकडे जाणार होता
अगचा मोठा मुलगा शाळेला गेलाय ना त्याला आणयला दयचा
मग त्याला शाळेतच थांबून सांगायला लागते काय
काय सांगाय
नाही तर सांगा तिथं ब शिक्षकांना फोन मिन काय करा की
शिक्कण
तेच क ग्रुपरच मेसेज नाही शिक्षकांना कॉलिंग करू शकताय काल मीटिंगमध्ये सांगितलंय ह
संांगीटले
हम्म
हम्म.
त्या मॅडम आहेत ना त्याच्या कोणत्या. स्पन मेंटरशिप घेतलेल्या्या.
त्यांचा नंबर.
काल तुम्हाला केलेला नंबर असेल.
ते नंबर सेव्ह नाही आहे माझ्याकडे.
नाहीय काय नंतर एकदा शाळेत गेला की नाही. त शिक्षकांचा नंबर घेऊन या अस आम्हाला कधी पण फोन करता येते. हम.
हम् हम्.
न पाऊस भरपूर असल्यामुळे भरपूर लेट होणार आहे जाण्यासाठी.
त्यामुळे एक झोप. दुपार झालेली आहे झोप आलेली आहे जास्त.
हो पण त्या मुलाला तुमच्या आणायला जायचंय.
मुलाला त्यांची मम्मी आणयली जाते ना.
त्यांची मम्मी कशी जाणार. तर शाळा लांब आहे ना तुमची.
जेव्हा मी ना चॅम्पियन मध्ये भाग घेते रनिंग मध्ये असते.
हो. रेनकोट दिलेय पोरा मुलांसोबत तुमच्या. हो ब का.
रेनकोट घेऊन गेलेला आहे.
ह पाकीध
बघायचं. तर तेे काय चार-दहा, चार-पंधरा, चार-पंधरा ला येतो तो बाहेर.
हम चालतय सोडा. हम्.
हॅलो.
हा.
अजून किती मिनटे शिल्लेक आहे आपल्याकडे झाले एक. एक मिनिट फक्त राहिलेला आहे.
त्यामुळे एवढं. काश घेऊ नका तुम्ही दुप. ब् का.
आता झोपतो की.
आता झोपुन कधी होतता.
पाचला.
म कोणाला आधीमध्येध्ये चहा लागला तर कसं करा.
साधीमध्ये कसं लागले येत नाही आम कुणाला पाचलाच आम्ही हॉटल खोलतोय आमची.
चहा पाच वाजता जर काय कुणाला तर चहा प्यायचा असजला तर?
स्वतः घेऊन करून प्यायचा.
मग असं कस आहे. आज चिकन आम बेट आहेला.